येतोय आवाज
हो हो येतोय ताई
हा मला पण येतोय.
कशा आहात तुम्ही?
हा मी मस्त य तुम्ही कशे आहात?
मी पण मस्त.
हा मगाशी तुमचा कॉल आलता तवा दुसऱ्या कॉलवर बोलत होते मी
होय का
हा त्याच्यामुळे तुमचा रिसिव्ह नव्हता केला हं काय म्हणता काय नाय निवांत तुमच्या इथं काय चांलय पाऊस पाणीच
पाऊस चालू ये ना इकडे भरपूर पाऊस ये.
आता पण चालू ये का?
हो पाऊस आहे ना.
अच्छा आमच्या इथे थांबलाय आता सध्या तीन चार दिवस झाल हुं
आमच्या इकडे आठ दिवसांपासून उघडा होता म्हणजे पाऊस आलेलाच नव्हता पण आजपासून येतोय पाऊस
अच्छा चांगलय
सकाळपर्यंत भरपूर ऊन पडलेलं होत म्हणजे दु पार नंतर भरपूर पाऊस सुरू झालाय आता येतोचय
आमच्या इथं तीन चार दिवस झाला नाहीये हे त्याच्या आधी येऊन गेला भरपूर त्याच्यानंतर जो थांबला त्यो तीन चार दिवस बंदच होता. आज सकाळी मघाशी थोडासा येऊन गेल
रोज रोज पाऊस पण कंटाळा येऊन जातो पाऊस चालू असला का कपडे वाळत नाई. पावसात बाहेर पण जताा येत नाय कुठे
हो मेन त तोच प्रॉब्लेम असतो कपडे बीपडे वाळत नाही.
हो ना कपड्यांचा वास येतो. पावसामुळे
हा नाय वाळला तर वास येतो त्याचा बरोबरय
हो ना वास येऊन जातो.
हुं हुं
पण म पाऊस नसला तर पण होत नाही ना
हा हा हा हो
पाऊस पण लागतो पाऊस नसला का पण वाट बघ आता पावसाची कधी येईल पाऊस
हावं तेच झालं ना जून महिन्यानंमध्ये तर पाऊस नव्हता काय बोलली
नाहीये वाटत.
हो ह्या वर्षी नाय दिसत ये एवढा पाऊस.
हम्म मागच्या वर्षी मे पासून पाऊस सुरू झालेला तो कंटिन्यू म्हणजे चालूच पाऊस होता सारखा
हा मागच्या वर्षी पाक दिवाळीपर्यंत पाहचता.
हो.
दिवाळीपर्यंत पाऊस होता मग लक्ष्मी पूजनच्या दिवशी पाऊस आलेला होता.
हो ना लक्ष्मीपूजन दिवशी तर कितीच वराचा आला होता. संध्याकाळच्या टाइमाला नेमकं संध्याकाळ पूजा करायच्या टाइमालचा आलता अ
या वर्षी जास्त पाऊस नाहीय. आपल्या इकडे तर नाहीये बाबा दुसरीकडे असेल का? नाही नाही.
जरा इकड पण जास्त नाहीये.
हो पाऊस असला का लाईट वगैरेचा पण इश्यू येतो खूप
होम्.
लाईट पण जात राहते आणि थंड वातावरण असतं त्यामुळे पण खूपच थंड थंड अचछ.
हा पावसामध्ये लाईट गेल्यावर पंखेचं वगैरे काही नाही पण लाईट पाहिजेल असते ना.
हो ना लाईट लागतेच.
आता इकड. जून मध्ये काहीच पाऊस नव्हता सगळे बोलत होते पाऊस करधीील पाऊस करधीील पाण्याची टंचाई झाली होती.
हो ना. आणि नंतर मग पाऊस यायला लागला का म्हणता कधी पाऊस उघडेल.
व खूप जोराचा पाऊस पडला होता.
हो बघा ना. ळ दिला तर किती म्हणजे इंद्राणी न दिला वीस वर्षातून पहिल्यांदा पुूर आला होता वीस वर्षानंतर
हा ना तिथं न नसतोय एवढा तिथं आला एवढा
कि पण मग वारकरी जायपर्यंत उघडला पण पाऊस किती असत ना.
हो तेच ना ती चांगली गोष्ट झाली वारकाई जाऊ यंत ग्रफ नाही झाला. जपर्यंत
इंद्राणी नदी म्हणजे वारकरी पण तिथे गेल्यानंतर खूप हे करताना कचरा वगैरे
हम्म.
तेच ना.
बाकी इकडे नाशिकला नाही आलेला अजून पूर वगैरे काही असं. हे नाही आलेलं पण अलर्ट सांगितलेला होता आपल्या इकडे पण
हा खूप जोराचा पाऊस येईल वगैरे
हम्म.
हम्म.
सर्व सुट्ट्या दिल्या होत्यासूप शाळेला वगैरे
अ सगळ्या शाळेना सुट्ट्या वगैरे होत्या सगळीकडे पाणी साचलं होतं. हो ना.
हो पण मग पाऊस कसा या सकाळी खूप जोरदार असायचा. नंतर दुपार अकरा नंतर उघडून जायचा. सांगितलं होता आलर्ट, पण काही नाही असं दाखवलं. पाऊस आणि
हा बारीक हे जाच करतत. त्या वेळेस मत जास्त जुलै स्टार्ट झालं नंतर म येवढं.
हो ना आप आ. नदीला पण म्हणजे, गंगाला पण भरपूर आलेलं होतं पाणी. पण मग असं पूर वगैरे असं आलेलं नव्हतं बातम्यांला काही.
हा पूर व वैगेरे नव्हत आला.
ह.
अच्छा.
मुलं वगैरे असतील ना काही तुम्हाला.
काय म्हणते.
मुल असतील ना.
नाही नाही अजून सध्या नाही.
नाही का.
नाही हम्.
कोण कोण असतं मग घरी.
मी सासरे. मज मस् वगैरे. हम्म, तुमच्या घरी कोण कोण असतात.
आमची पण जॉईंट फॅमिली, सासू, सासरे, दीर. जाऊ.
हम्म मुलं किती आहेत तुम्हाला.
दोन.
अच्छा, दोन मुलं का मुली आहेत.
दोघ पन मुले.
दोघे पण मुले आरे वा.
मुली नाहीये, मुलगी पाहिजे होती पण मुलगी नाहीये.
त्यालं अजून काय बोलतय.
हो ना बाकी का काय कुठली रेसिपी आवडते तुम्हाला.
रेसिपीच असं काही नाही सगळ्याच आवडतात.
हो ना, तरी पण फेवरेट. एखादी डिश अस.
फेवरेट असं मोस्टली आपलं आहे. डाळ भातच आवडत मला.
साधाच.
हा हा साधाच जेवण. फेवरेट आस काही नाही ना बाकी सगळ्या गोष्टी अशे आवडतात खायला मला.
हो. तसच पाहिजे चांगलं असत, आज कल मुले. माझ पण तस काही नाही. भाजी पण पोळी म्हणजे रोजचं जेवणच, असं स्पेशल काही नाही आवडत.
नाही नाही अस आवडीच कुठला एक मेकांच अस पदार्थ फिक्स नाही. सगळं खाते, काय कायचे नाटकं असतात. हे नको ते नको लहानपुरांचे हे नको ते नको करतात.
मुलांचे भरपूर नाटकं असत. हे नको आम्हाला गोडच पाहिजे. तिखट नको. माहिती असत मुलांना माझ्या अं. नागलीचे लाडू खूप आवडतात जास्त.
तुम्ही घरी बनवता का बाहेर आणता
हो बनवते ना मी घरी पण बनवते घरीच बनवते शक्यतो. काय साई ते नाही लागत त्याला जास्त नागलीच्या लाडूंना त्यामुळे घरीच बनवते मी बाहेर कसे म्हणजे आपण ते नागलीच्या किमतीत फक्त सहा लाडू येता.
हम्म
तसे आपण घरी नागली आणून बनवले तर लाडू पण भरपूर येता
हा आणि ते घरी बनूनयला फ्रेश पण खातायेता
हो फ्रेश पण खाता येतं
हम्म बरोबर घरी बनलेल चांगलंच असते घरी बनलेला खायला
मी घरीच ट्राय करत असते मुलांना जे आवडतं ते बाहेर भिसळ सहचन करण्यापेक्षा घरी केलेलं ते चुकला तरी चालेल तो पदार्थ पण मग घरी केलेलं कस चांगलं राहतं ना
हो घरी गेलेलं चांगलं असतं खायला पण बाहेरचे आणि तब्येत पण खराब होतेे ना
हो त्यामुळे मग पण आजकाल मुलांना कसं फास्ट फूड जास्त आवडतं.
हम्म
चीज वगैरे टाकलेले पदार्थ
हा आ त्यांना ते असं चांगलं सजावट करून दिल्यावर ते खातात आवडीनी
हो असं खात नाही भाजी वगैरे भाज्या वगैरे काढून टाकता बाजूला पण त्या वस्तू बनवल्या ना समजा पिझ्झा घरी ते मग खाऊन घेता
अच्छा
मसाला वगैरे टाकलेला असले का बाहेरचे
हा ते आडीने खातात ना
हम्म आवडीने खाताता ब
चला मग मी तुम्हाला करते कॉल आता
हो हो चालेल चालेल
हा हाच नंबर ना
हो हाच नंबर
चालेल ठीक आहे